हॅलो
हा हॅलो हा काही नाही ब झालं आता दुपारचे काम वगैरे झालं
हो का
हम्म हम्म
ह
आराम चालू होता आता दुपारच्या काम झाले तर थोडासा आराम केला. ह चहा पाणी वगैरे केलं हम्म बस तुमचा फोन आला आता
हम्म
हम्म काय म्हणता बोला बाकी?
बाकी काही नाही सांगा काही नवीन
हम्म नवीन तर काही नाही आता आता पावसाळा चालच झाला म्हटं फिरायला जायचा विचार चालू आहे कुठेतरी.
हो का
हम्म
पावसाळ्यात यात ना फिऱ्यासारखे ठिकाण
हा आता चिखलदरा असेल ना आता मोकडं झालं असेल ना चिखलदरा फिरायला आता
हो पण पाऊस असता घेऊन राहिला
हो
पाऊस असला तर? पावसाळ्यात पाणी चालू असलं तर पाऊस असला तरच ते वरून पाणी पटे
ह
धबधबा दिसते पाणीच नसलं तर काय दिसेल
हो हो हा तेच तर म्हणतं चिखलदराया म्हणजे कसं पावसाळ्यात पाहण्यासारख्या चिखलदऱ्याला आणि इकडे एक जटाशंकर पण आहे ना मला वाटतं जटाशंकरला पण असेल तसं धबधबा
हो आहे ना इकडे जटाशंकर मग ते पहाडात आहेत तिकडे
हा ते मला वाटते बाकीच्या वेळेस जाऊन द येतेत वाटते तिकडे आहे ना
नाही ते श्रावण महिन्यातच चालू असते म्हणजे तिकडे जंगलात आतमध्ये आहे ते
हा हा हा
इकडे येत प्राण्याचा धोका असते आता मागेच मी बातमी बसली होती की हे बकरा चालणारे अस जाईवाले याच्यावर हल्ला केला चित्याने
हो का म्हणजे कुठं इथं हे जटाशंकरला काय
जटाशंकरच्याच परिसरात
हो हो
दोन बकऱ्या गाईवर हल्ला केला आणि एक माणूस घायल केला
हो काय काय मग तस सांग आता पावसाळ्यात फिरायला जायचं म्हटलं की आता तू एक धोकाच आहे ना आ तर तू एक समजा म्हणजे कारण आता पावसाला म्हटलं की जंगलीत दाट होते ना थोडंस आणि खाली गवत वगैरे वाढते वर जंगलातली पावते झाडा पान वगरेगली म्हणजे पालवी फुटते झाडांना आणि वरून पाणी वगैरे चालू असते धबधब्याला पण पाणी असते समजा नदीला पण पाणी असते
हम्म हम् पाणी चालूच असते तिकडे म्हणजे अस
हा आणि वन्य प्राणी कसे तिथं वन्य प्राणी सुद्धा पाणी पिण्यासाठी म्हणा किंवा अस काही शिकार करण्यासाठी
का आहेच तिकडे सांगेला जायचं नाही पण आपल्या आता हे माणसं लोक कुठे इशध लावतात
ह जातात नाही कसं आता तीर्थ पर्यटस्थ
दूर आहे अंंदर आहे जंगलातून फक्त श्रावण महिन्यातच चालू होते मग श्रावण महिन्यात एवढं म्हणजे हे वन अधिकारी पण विभागाचे लक्ष ठेवायले असतात तिकडे
हा हा म्हणजे नंतर त्या वळेस नंतर ज्या वेळेस जाऊ देत मी समजावून तिकडे ह
बंद करतात ते जाऊन य द तर पाणी वाढते नदी एकच नदी सात आठ वेळ लागते म्हणजे लता चालता
हा हा
तर मग ते पाणी नदीला असते जाऊन येत देते
हम ह
मागच्या दोन वर्षाच्या अगद तिथं खूप गर्दी झाली होती त वरून ते अ हे अशं गोट्याचं ते हे आहे ते घसरलं होतं गोटा पडला होता एक माणूस घायल झाला होता अशा घट राहतात तिकडे
हा हा आणि मग ते कसं आहे ते नदीला सग नदी चालता सग नदी लागते आपल्यालाग तेव्हा ते पाणी जर आलं समजा एखा जो जोरात सजा प्रवाह जराला पाण्याचा तर त्या पाण्यात वाऊन जायचीच भीती आहे मग तो
नाही अे एवढे जास्त ना ते अस टडोंगळा्या टडोंगळ्या असं पाणी असते जरा असंात
हा हा
पण जास्त असलंय पाणी असलं पावसाळा चालू चालू आहे तर मग जास्त पाणी असू शकते
हा तेच म्हटलं ना मी कारण मग इकडे कसं नदी नदीच राहते ना ते नदी मग समजा जर आपण नदीतूनच गेलो ज इकडे मगस्तर पाणी यलं तर मगयरायचं कुठं थांबायचं बा
नाही तशी काही स होय नाही आपल्याला पैदलच जा लागते पाय पाय चाल तर जा लागते किती दूर वसाडीच्या पुढे साळी पर्यंतच जाते गाडी
हा हा
टू व्हीलर असल्यातच आता आतमध्ये थोड्याशा पुढे पण मग पैदल जा लागते
हो नाही मग कसं आहे अशा ठिकाणी अशा ठिकाणी नाही गेलं तरी चालते मग कस आहे जिथजीवाचा धोका रात आपल्यासोबत हा आपल्यासोबत लेकरं वगैरे असतातता कर कसं लेकरं घेऊन सोबत चालणंटल्यावर थोडं भीतीच वाटते ना मग आता
हमम
आपला जीव एकटा जीव आपण वाचून कुठे घेण पडू लेकरांचा जीव कुठं घेणार त्यांना हम् त्यापेक्षा इथं बरय ना मग आपलं हे हे बरं आहे ना आपलं मग इथं चिखलदऱ्याला हम्म चिखलदऱ्याला बरं आहे मग
चिखल रायला आहे मागच्या वर्षी आठ दहा किलोमीटर ट्रॅफिक जाम झालं होत जरद गाडया पुढे जात नाही जात जात एक दोन दिवस बंद होतो
हा हा
ज कलदारा च होता ना
हा खूप गर्दी राहते पावसाळ्याची गलदरावर तिकडे म्हणजे कसं तिकडे नाळा वगैरे आहे चिखलदरा आहे आणि तिथून दोन तीन ठाांना पाहण्यासारख त जवळपास हा हा तिथ दोन तीन ठिकाण पॉइंट आहे पाहण्यासारखे म्हणून मग जास्त गर्दी तिकडे होते
हम्म पावसाळ्यात हे इकडे आपल्याला एच ठिकाण आहे ना विदर्भ वालेले
हा एकच ठिकाण एककडचं
हम्म
हम्म हम्म असंय मिळते म्हणून मग लोक जास्त गर्दी करतात तिकडे
हम्म पावसाळ्यात खूप गर्दी होते पाणी चालू असलं की कामही नसतात
हा आता पाणी पण नाही उड पाणी नाही उडलं ना आता
नाही ना पण पाणीच पाणी यंदा पावसाळा कमी सांगायला आहे
हो ना पाणी नाही उठायलाजं काय म्हत आता पाणी कधी येते आणि काय येते
कायम आता आज वातावरण आहे बदली आहे थोडीशी आज गुून कमी आहे नाही त दन आठ दि वाज झाले कळकळ उन्हाळ्यासारखं उद्याच तापून राहिल
हो हो कामच मग आता येणार का पाणी त
काय मेत पाणी आलं पाहिजे पाण्याचं वातावरण वाट राहिलं सांगेलं आहे एक दोन दिवसात पाणी
हा हा नाही ते टीव्ही वगैरे बातम वगैरेांगत ना त्याच्यामध्ये सांगात ते पाणी कधी येणार काय येणार म्हणून त्याचे अंदाज बरोबर असते ना हा अंदाज बरोबर सांगतात ते त्यांचा आता शेतकऱ्यां तर पेरणी करून ठेवली
हम्म
हा हा आता काय पाण्याच्या भरशार आहे आता तसे म्हणतात ना हे आखाडी म्हणजे कशी आषाढी एकादशी वगैरे झाल्यानंतर म्हणतात ते पाणी येते म्हणतात ते अम आषाढीला हा म्हणजे कसं आता हे पंढरपूरला वगैरे गेलेले समजा वारकरी हे बोललेच होतात म्हणतात तिकडे गेल्यानंतर आणि एक महिना अधिक महिना होता की नाही हा एक एक महिना त्याच्या वे आपला हा पावसाळा लांबणीवरर गेला म्हणजे कसं ते आपण समजा तस जर पाहिलं आपण तर हे जानेवारी फेब्रुवारी नाही हा या महिन्यानुसार हा या महिन्यानु हा बरोबर आहे या महिन्यानुसार मग जानेवारी फेब्रुवारी या महिन्यानुसार पावसाळा्या तसा तर हा आहेच हा पण, अधिक महिन्याच्यार जास्त पावसाला एक महिना राबणीवर गेला तो.
मग अधिक महिना हे मराठी महिने तेरा तेरा होतात आणि हे. महिने द बारा स. दिवस तर तेवढेचात ना मग कसं काय काय कसा काय अंदाज लागेलाय.
हो, आता असं म्हणताी मी त्या दिवशी व्हिडिओ पाहिला होताय व्हिडओ टाकलेला होता याच्यावर मोबाईलवर किंवा. अ तसं शास्त्रज्ञांचं याचं म्हणणं आहे कि बा जसं एक महिना अधिक महिना हो. ता क हा आता एक महिना म्हणजे. काळानुसार आपण तसं तर जानेवारी फेब्रुवारी नुसार रतोच आपण पण. काळानुसार जस ज रलं तर एक महिना हा त्याच्यामध्ये एक महिना एक्स्ट्रा झाला हा एक्स्ट्रा महिना झाला म्हणजे. ते एक महिना मग हा पावसाळा लांबणीवर गेला तस तर शेतकऱ्याने पेर. करायला नव्हती पाहिजेण ते या महिन्यात समजा आता या महिन्यात. तस ह तस आता या महिन्यात पेरणी करायला पाहिजे होती कि बा आता हा आ. आता पावसाला लागला समजा मेन म्हणजे.
तसही पण यंदा उशिरास पेरण्या झाल्या ना लवकर थोडीच झाल्या.
नाही लवकर तर झालेच म्हणा तसं तर मे महिन्यापासूनच आपल्याकडे म्हणजे कसं हे पाव पाणी वगैरे असते त्यांच्याकडे. ते मे महिन्यातच भाव हा पेरणे करतात. जून महिना आता जुलै महिना जुलै पण संपत आला ना. जुलै संपताला आता गणपतीचे वगैरे व्हिडिओ घेऊन राहिले आता गणपती पण बसण्याच्या तयारीत आहेत. गणपती बाप्पाचे व्हिडीिओ चालव यतात. आता गणपती येणार आहेत गणपती येणार गणपतीच आग म्हन होणार आहे म्हणून.
आ तरोर ताक बनायची.
हो आतुरता आगमनाची म्हणून म्हटलं गणपती येऊन राहिले म्हटल. पाणी कधी येणार काय म आतुर. पाणायची आहे ना हम्. पाण्याची आतुरता आहे काय मी ते यावर् श काय का का काय कोरडा दुष्काळ जाहीर होते काय.
काय माहिती यंदा असं वर्षच नाही चांगलं.
कारण आता तर पाणी म्हणजे आतापर्यंत तर खूप जास्त पाणी असते ना.
हम्म.
ह पाणी आणि शेतातही भरपूर पिकं वगैरे मस्त झालंय असतात ना. अजून तर काहीच नाही आता इकडे आपल्याकडेस. हा काय मित आता काय होणार पाणी येत आता हे. त्याच्यापर्यंत आहे मी आता वारी आता ह जोपर्यंत आता आहे. अशा वेळी एकादशी वगैरे होत नाही किंवा.
आषढपर्यंत अशा.
हो आशा आहे तोपर्यंत आषाढी गेली आशा गेली असं आहे आता मग. हमीद काय करते पाणी नंतर. नाही तर हाता आणि येणार ेवटी शेवटी येणार नाही तर मग संपायच्या वेळेस.
मग हे पिकायचं नुकसान कातेे.
ह मग ते. दसोतेना.
मग इतकां येते इतकां येते की पिकयचं नुकसान काढे आता घेऊन नाही राहिला. जेव्हा गरज असली तेव्हा येत नाही. तेव्हा गरज नसली तेव्हा येते नुकसान करते शेतकऱ्याच्या विरोधातच आहे ते.
आता आणि येणार ते नंतर येणार मग ते पावसाळा संपायच्या वेळेस म्हणजे श. ज पिकं हाती याच्यात म्हणजे तोंडावर असतात ते आणि मग हे पाऊ. पाणी मग त्यांना हातीने येऊ देत.
हम्.
अ चालते त्यांच मग काय आ मी त्याता काय होणार तर. असं आहे मग अजून बाकी काय म्हणता?
बाकी काही नाही हेच चालू आहे आपला.
हा हा झालं चहापाणी वगैरे झालं मग.
हो चहा पाणी झाला.
ह हा. हो तेच म्हटलं आमच्याकडे पण तीन वाजताच असते चहा पाणी पटकनच पाहिजे.
हो आम्हाला चहापानी लवकर केलं की बाकीच्या कामाला लागले जाते.
ह.. बरं ठीक आहे मग.